हॅल.
हा बोला.
बोल आता काही नाही बस
हा का आव ते म माझ ही ॲप च ते टॅक्स सव्वीस जा याच्यापर्यंत करायचेत ते माझ्या याच्यात येई ना का बर
रिफ्रेश करा अन् त्याला ते तीन राहश त्याला ट्रच करा ना.
हा ह्याच्यात का? हा हा.
त्याच्यामध्ये तीन रेषा पाक काढा कोपऱ्याला अलीकडच्या त्या रिफ्रेश करायची रिफ्रेश
हा का त्याला केल्यावर मग ते येंका बार्याच्या.
हा रेफ्रेशला टच केलं का मंगेेतो.
हा मग तेच आता पाहत होते मी ते कालचे र मॅसेज येव आल मला पण ते मला कळाण्याच कसं ते कराव म्हणून.
रिफ्रेश केला का मग येईल ना मॅसेज कोणत्या
येस ना ते करा म्हण राय सवी जानेपर्यंत तुमचे टास्क पूर्ण करा.
हाव का?
हम्म सव्वीस तारखेपर्यंत.
हा बहूतेक ते बावीस सव्वीस तारीख वाढवली त्याने
हम्म झालं का जेवण
जेवण झालं अण के वाय सी करायला त्या बाया आलत्या ना
कोण आलतं माय गटातल्या सगळ्या बायांच झालं का हो हा का हा ते आम्हाला सर विचारीत होते ना तुमच्या के वाय सी झाल्यात म्हणे सगळ्याच्या
कधी काल म्हणले का काय म्हणले तुम्ही काय म्हणले
हम् नेरला आमच्या झाल्या आमच्या वयलाचे ना त्या दिवशी राहायच्या काहीच्या झाल्या नाही का अजून
तुमच्या केल्या ना सगळ्या तुमच्या केल्या पुन्हा त्या याच्या गटाच्या बी केल्या तुम्ही जेवढ्या जन आहे तेवढ्या के वाय सी होईल सगळ्यांच्या गटाच्या होईल त्या
हा आता त्याची तारीख बी संपत आली आसल
हा ना आता नाही माया आज सतरा गट राहिले
हां का. हा ते एक लय ताण हाय बाई आता ही मॅडम काय डोकं खाती डायरेक्ट संध्याकाळी येई दे-
तेच नवीन नवीनच रिपोर्ट नीऊ राहीली काय बी
हा ना ते मॅडम मती आज नाही तर आज च्या आज करून घ्या. आणि जर नाही केलं तर मग तू तुम्हाला व्याज जास्त भरावं लागल.
मध्ये लईच फार मी लहान राहिली बा काही मी घान माणसाभोवती.
नवीन नवीन नियम निघले बई आता काही बी
हा ना गा. पहिलेच इतके कुठाने माहित असते ना तर काढलच नसतं का डोक्याला ताण.
ह ह आता आम्ही काढलं तर आमचं पडेल होय तिकडे गाडवा त्याला.
ते पैसे घेण लय सोपय पण आपल्या सारखेला लय टेन्शन आहे ना आव रिकामं.
तेच ना मग. कुठाने करायला लय होक्याला ताण हाय अहो हे करा ते करा आमच अजून तीन पावणेतीन लाखाच फॉम तिथं पडलेलाय बँकेमध्ये.
नाही ना. ते काकु न सही करून आणल्या न एक कोण त्या तरी गटाच. ते
ते दुसऱ्या गटाच हाये आता आमच्या गटात दोन तीन महिने झाले तस पडल ते बँकेमध्ये ते मग पॅन कार्ड जोडीला होत ना अकाउंट ला.
अकाउंटच पॅन कार्ड राहिलेलं होत ना जोडायच वैयक्तिक अकाउंटच.
हा हा हा.
तुम्हाला नाही लागत तेवढं ते काय ती.
ते आम्ही ते आता ते- कागद घेऊन या ते कागद घेऊन या कुठं बसून राहिल्या ओ आई? हाव का? आत्या ते कुलर बंद करा बर. जा हा ते तंदोरी हिथ आईची ना ते नाथाची कबूल केलतं ते सुनीलचं डोकं नव्हतं ते हे झालतं का तवा.
हा हा हा.
हा हा मग ते होते. मला कवाची भुक लागली. पण मी गावात गेले, दोन चकऱ्या झाल्या.
आ.
आण मग आता कुठं? हा झाले का पाच मिनिटं?
नाही ना आजून.
कितीक राहिले?
नऊ मिनटं झाल्यावर.
बाबो एक मिनिटं राहिला आजून. नाही नाही मी मी इथ बशेले तेवढं नाही, काही नाही करीत तुमच्या घरात. हा.
रेकॉर्ड कितीक राहिले आजुन? रेकॉर्ड गंज राहिलं. रेकॉडच घेतलंय का त्यानं काही काम?
काल का? ते घेणार होते. पण नाही आता ते चौदरी सर येणारे बाई. मला तर तेच एक टेन्शन आहे. ते थोडसंक लिहायचं राहिले आता त्याच काही म्हणत्या का काय?
ते रेकॉर्ड लिहून देणेये बरं का पहिले.
हा ना. ते सगळ्यावरच फटाके उद्या. मा एकटीवरच थोडीये, ते कोणाचच रेकॉड कमंप्लीट आम्हाला जेवढ्यांना घ्यायचंय का मा तर इतका लिवेले, बाया ना फक्त चोवीस पर्यंतचच लिहेले.
हा.
आता त्या काल लिहित होत्या बाई, कोणी काही कोणी काही कोणी काही.
कर्ज घ्यायच असलं, रेकॉर्ड कम्पलेट लागत.
हा ना. आता काय माहिती त्यांचं काय? आता त्या दोघी तीघी लिहीत होत्या काल. आता त्या काकु म्हणे, मी आता दश एकदा वावरात जाते. त्यांना ते टमाट्याला खत सोडायचं आहे ना.
हम.
मग त्या म्हणे, मी तवलोग जाऊन येते. मग जाऊ म्हणे आपण चार वाजता. त्यांना म्हणलं चालत्या सुवर्णा ताई पडेले. चाला म्हणलं तुम्ही माया सगं.
हा ना. काल तर कोणतंच काम नाही झालं. मग ते ग्राम संंघाचं नाही काहीच नाही.
हा मग ते आहे का, ते ना ते आपले मातीचे हे नव्हते देल का?
हम.
त्याच ते ऑनलाईन चे. तुम्ही द्यालथा का ओ टी पी नंबर?
मा मुळं नाही झालं ते. ते मनीषाच दुसऱ्या तालुक्यात ते.
अरे देवा! आमचं झालं बाई.
मग ते तालुका दुसराये ना, गंगापूर तालुक्यामध्ये शेतीये ना माझीवाली.
हाव का? मग तुमचं नाही झालं. तुमचं कॅन्सल झालं वाटतं. मग ते लई जणांची कॅन्सल झाले मग त्याच्यात.
हम्म.
आमच्या मळ्यात बी एवढ्या जणींचे कितीचे झाले. माझं झालं, रुपलीचं झालं अ जयश्री काकूच पूजा काकूचं, अ लता काकूचं. पाच सहा बायाचे, अ सात आठ बायाचे झाले आमच्या याच्यात.
मनीषाची दुसऱ्याची म्हाताऱ्याच्या नावावर बी ये, गाम याच्यामध्ये ये ना दुसरा तालुका ये ना.
हा हा हा त्याच्यामुळं.
गंगापूर मध्ये मग आज सातवारचलगेच टाकला अस तेन बाजून -
हा त्याच्यामुळेच नाही झालं वाटत तुमचं हे आमचं सगळं इ. इकडचं त्याच्यामुळे आमच्या बायाचे पाटापट झाले आणि त्याच्या आर्धा लाक - काय नाही ओटीपी नंबर नाही दिले ते आम्हाला ओटीपी नंबरच्यायचं नाही आम्हालाहीच करायच आणि माती कागद सारे- घरी आणून दिले.
ते किती -
आता मी कवशी करूनय ना माझे बांबापूर. बाबाने ए ओटीपी दिला नाही मला काही घ्यायचच नाही म्हण मला लागत नाही मला घट राहायच नाही
अरे देवा नाही त आणली गेली ना. हा. अय रुपली वहिनीला आवाज - दया गं हा एक मिनिट थांबा. रुपालीला आवाज देते आय रुपाली.
चाललं मग मी ठवते.
हा. हा हा तुमचा आता आवाज ओपन झाला माहिती. टास्क ना पाहते ते रूपाली कुन चालू करून घेते. हा हा ठेवा मग. घोडे गावाचं घोडे गावाचं रूम घेयल हे.